हॅलो हां बोलां नां अं कांहीं नाहीं आंता मी हे येणारं आहे नां आपलं कायं आषांढ महिना आणि त्यांच्यामध्ये पंढरपूरची वारी ते चालूं होती
हो हो आंता पुढच्यां महिन्यांत पालखी निघतीय आहे नां
हो नां तेचं म्हणलं तुम्हांला कायं माहिती आहे कां पालखी विषयी
अं पालखीविषयी कायं थोडंसचं माहितीय आहे अं म्हणजे आम्हीं जातो अं म्हणजे दरवर्षी जातो एक एक अं कधीं कधीं ते नां आळंदी ते अं असं पुण्यां डेक्कनपर्यंत
डेक्कन पर्यंत वगैरें करतो अच्छां आणि डेक्कन पासूंन मंग जिथं पालखी थांबती नां नवी पेठ इथं थांबतो हां चालतो म्हणजे तिथं पर्यंत चालतं जातो हां आणि मंग पालखी सोडवांयला पणं जातो
सांसवडं पर्यंत जातो घाटांपर्यंत घांट पूर्ण चढतो घांट सांसवडं पर्यंत जातो तो आणि मंग येतो
त्यांचं पुढं कधीं नाहींत कां गेलां तुम्हीं
म्हणजे आम्हीं नाहीं सांसवडंच्या पुढं नाहीं कधीं गेली मी
हां हां कधीं पं कधीं म्हणजे कधींतरी तो पणं एक्सपिरियन्स करां तिथूंन पणं पुढं म्हणजे असं पालखीमध्यें जायलां भारी वाटतं
अं तुम्हीं गेलांत पालखीलां
हं नाहीं मी पणं नाहीं गेले मी एकां मी एकां वेळेस फक्तं सांसवडं पर्यंत गेले होते ते पणं असं चालतं वगैरें नाहीं असं गेले होते गाडीने म्हणजे सांसवडं मध्यें पालखी असां मुक्कांम असतो नां ते तरं एक दोन दिवसांच घांट चढूंन
हां हां
हां त्यां दिवशी गेले होते गेलां होतां तरं आम्हीं फक्तं मी आणि आमच्यां घरंचे घांट चढांयचा अनुभवचं आहे नाहीं असं घांट चढूंन नव्हते गेले असं गाडीनचं गेलो होतो आम्हीं
हां हां आम्हीं चढूंन गेलो होतो खूंप भारी वाटलं कांहीं वाटलं नाहीं की आपणं असं घांट चढतोय वगैरें असं कांहीं नाहीं खूंप मजां आली घांट चढतांना
हो नां असं चडं चडं आहे नां तिथं
पणं वाटलं नाहीं ते त्यां वारकऱ्यांबरोबर चालतं
चालतांना आहे नां असं वाटलंच नाहीं की आपणं घांट चढतोय म्हणूंन हां असं वाटलं की आपणं रस्तां ते नीस्ताने जातोय सरळं सरळं हां हं आणि वेगळेवेेगळे भंजन वगैरें म्हणतं जातांत नां
भंजन कीर्तन हरिपाठ सगळं म्हणतं जातांत
हो अं जी आपली पंढरपूरची वारी नाहीं महाराष्ट्रांची आपली शेकडो वर्षांची संस्कृती प्रकृतिकांनी म्हणजे धार्मिकचं परंपरा बनलेली आहे नां आंता हो किती वर्ष झालं वारी चालली हो आणि मेन म्हणजे सगळे लोक जातात, हा परंतु कोणी ही प्रथा मोडली नाहीयेय. हो आत्ताची काही काही तरुण पोरी आणि पोरं पण जातात असतात त्याच्यामध्ये हो मूल- मुली खूप असतात, मुलं- मुली असतात अस अ जास्त म्हतारे पण असतात आणि काही, काही आत्ताचे तरुण पण असतात.
आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाच म्हणजे आयटी मधली इंजिनियर डॉक्टर लोकं पण असत तत
हो हो ते पण असत असं काही वाटत नाही की आपण कसं चालत जायचं, असा लोक विचार नाहीत करत हाती वारीय म्हण त्यातलं पंढरपूरला जायचंय ना वारी सोबत, तर जायचं. आणि म्हणजे वारी मध्ये नाही का ते सेवा पण तशी करतात. हो
काय काहीना म्हणजे नाही का भर भरपूर अस जागो-जागी डॉक्टर्स असतात त्यांचे पाय वगैरे दाबून देत तेल वगैरे लावून देतात पायांना आणि खायला वगैरे कोरडा शिधा किंवा जेवण वगैरे ठेवतात.
हो म्हणजे ते अन्नदान करतात राहण्याची पण सोय करतात. हो आणि म लाखू म्हणजे कितीतरी वारकरी असतात ना. कुठून, कुठून आलेले असतात पूर्ण महाराष्ट्रातून वारकरी आलेल्या असतात.
लाखोनी वारकरी असतात.
हो आणि ही वारी असती ती म्हणजे अं मुख्य तर आषाढी आणि कार्तिक एकादशीलाच होते ना
पण आ
पण आषाढीची मोठी एकादशी असते ना, हा तेव्हा ते पोचतात ना. आणि तिथं पंढरपूरमध्ये गेल्यावर पण त्या पूर्ण घाटामध्ये म्हणजे दर्शनाला प्रत्येक जणाला आता दर्शन करायच, करायच असतंय तर तिथं पण किती लाखो, म्हणजे दोन पालखीचे अं ते ज्ञानेदेव महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पालखी असते ना, ते दोन्ही पालखीचे वारकरी तिथं थांबलेले असतात.
अ कुठे पंढरपूरला ना?
हा त्यांना कितीतरी दिवस लागतात दर्शन करायला.
ते दोन, दोन दिवस लाईन मध्येच थांबतात तेव्हा त्यांचं दर्शन होत. आणि काही-काहीना जर थांबायचं नसल मग ते कळसाचं दर्शन
दर्शन घेतात, आणि वापस येतात, आणि खातात हो. आणि त्यांच्यासाठी भरपूर बस वगैरे सोय केलेलीय शासनाने हो खूप केलेली आहे. आणि आता तर बसच तिकीट असं वयस्कर माणसांसाठी फी आहे ना, सो मग ज्यांच कधी -कधी दर्शन नाही झालं ते नंत तर दर्शन पण करून येतात
काय, काय जण कार्तिक एकादशीला पण जातात ना.
हो
कार्तिके-ऐकादशी
एकादशी दिवाळीला हे कि. हा का? होव. हा, हां.
आणि पालखीचा मध्ये-मध्ये विसावा असतो, ते छान हे म्हणजे नाय का त्यांना पण थोडा आराम मिळेल. पायाला हेला.
हो. आणि जास्त मोठं विसावा तर तिथं सासवटच्या घाटातच असतो ना, घाट दिवे घाट चढल्यावर
तो, हो तोच खूप मोठा विसावा आहे पालखीचा.
म्हणजे ती तिथे सगळे-सगळे वारकरी थांबतात, म्हणजे पूर्ण पालखीच थांबते तिथं.
हो, पूर्ण ज्ञानेश्वरांची जी पालखी हे ना ती त्या तिथं थांबते. आणि इकडं तुकारामांची येती. कडं उरळी कांचणी येवत, तिथं वि ती थांबती ती आणि पालखीच रिंगण वगैरे पण असतं ना.
हो. त्या रिंगणामध्ये घोडे वगैरे फिरतात गोल राऊंड हो आणि वारकरी पण असं भजन आणि जे म्हणजे अं जो झेंडा असतो, त्याचं पण असं काहीतरी असतं बघा, एक खेळ असतो.
ते हा ते नाचतात ते टाळा वाजवता, वाजवतात. त्यांचं काहीतरी ते असतं ते हा.
ते पण छान असतं. आवों ते तर बघण्यासारखंचं असतं. हो. गेल्या वर्षी आम्ही तिथं ती, अं जी तुकाराम महाराजांची पालखी होती ना, तिथं आम्ही होतो गेलो होतो, तर तिथं खूप गर्दी पण होती आणि थोडं पुढं जाऊन परत हे त्यांचं खेळ पण होते.
खेळ बघितले का तुम्ही ते?
हो बघितलेत.
हं. छान असतात का?
हो.
आम्ही फक्त म्हणजे ते बघितले टाळ वगैरे वाजवतांना बघितले. ते रिंगण बघायचं होतं.
आं रिंगण जास्त बघा नाय भेटत.
म्हणजे ते आपल्याला बघून देत नहीत का? क
नाही-नाही म्हणजे ते कुठ तरीचं असं रिंगण जिथं जे मुक्काम करतात, तिथंच करतात ना?
हा मला वाटतय दोन-तीन ठिकाणीच फक्त रिंगण असतं, मला वाटतं.
आणि त्या ह्याच टाईमला ना आमच्या गावाकडं ना, अं शेगावच्या महाराजांची पालखी येते. एक दिवसासाठी त्याचा मुक्काम असतो. आणि आमच्या इथंले एक मोठे अं म्हणजे वाडे ते वाडे ते आहेत ते ना त्या पूर्ण पालखींसाठी जेवढे- जेवढे माणसं ते जसं त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्याकडून त्या दिवशीची पंगत असते. हा हा म्हणजे इकड वारकऱ्यांची पंगत होई पर्यंतन आमच्या अख्ख्या पूर्ण गावामधले तिथं दर्शन करायला येतात
म्हणजे अ पालखी जाय जायच्या वेळेतच ना
नाही पालखी पंढरपूरला जाताना शेगावच्या महाराज ज्यांची गजानन महाराजांची गजानन महाराज हा आमच्या पूर्ण अस गावातून जाते ना एक मेन रोड वरून मग तिथं एक दिवस मुक्काम असतो आमच्या इथेच
खूप भारी वाटतं माहीत हाय का असं कधी कधी ना ते पंधरा जुलैच्या आसपास येतं आणि पूर्ण असे स्टॉल्स वगैरे लागलेले असतात कधी असं लोक कधी असं एक त्र जमत नाहीत पण त्या दिवशी सगळे दर्शन घेण्यासाठी येतात अ स्टॉल कशाचे लागतात स्टॉल असेच खायचे वगैरे म्हणजे जशी जत्रा भरते ना तशीच भरते
हा हा हा
पूर्ण जत्रा भरल्यासारखं असतं तिथं
अरे वा छान की म्हणजे दोन जात्रा होतात म्हणजे तुमच्या इथं
हा
म तुम्ही जाता का नाही जत्रेमध्ये
हो जातो दर्शन कर दर्शन पण करायला जातो आणि जत्रेमध्ये पण जातो दशन होत हो होत दर्शन होत
चांगलंय छान आहे म्हणजे नाही का आपल्या आपण जिथं राहतो तिथं पालखीचा मु क्काम असणं ते पण खूप भाग्याचं काम हाय
आणि आमच्या घराच पासून खूपच जवळ आहे ते म्हणून मग ज आ म्हणजे येणारच आहे आम्ही कुठ बाहेर वगैरे गेलो तर आम्हाला माहि तच होते की आज पालखी येणारे
आम्ही पण जातो आवर् म्हणजे कधीच असं चुकवत नाही आम्ही दरवर्षी पालखीला जातो पाया पडून येतो किंवा जिथं पालखी थांबली जिथं मुक्कामये तिथं पालखीच्या पादुकांच्या वगैरे पाया पडून तर येतो आम्ही
हा म्हणजे आमच्या इथं पण असं पादुका म्हणजे ते पालखीचच पूर्ण पाया पडायला भेटतं ना आणि ते वर्षातून एक एकदाच असतं म्हणून कोण जास्त चुकवतच नाहीत
आणि तो मला वाटत सगळ्या सणांपेक्षा हा सण खूप मोठा आणि चांगला असा छान वाटत
हो हो आणि आमच्या शेजारच्या आसपास म्हणजे जे खेडेगाव वगैरे आहेत तिथून सुद्धा लोक येतात की पालखी एकदाच येणारे परत दर्शन नाही भेटत म्हणून सगळे दर्शन करून घेतात
हो आमच्या इथं पण पूर्ण गावागावावरून लोक येतात पाया पडायला
हा ते आ ताई आपण आता थांबूयात
हो हो चालेल चालेल ठीकये
ठीकये